हॅलो, हॅलो, हॅलो - हा दीदी माझी वॉइस हा माझी वॉइस क्लिअरे.
हा तुम्- ची वॉइस क्लअरे.
हा ठीके मी तुम्हाला आधीच्या जनरेशन बद्दल आणि आता चालू असलेल्या जनरेशन बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणारे म्हणजे जस की पहिल्याच्या पारंपरिक पद्धती- अं आत्ताच्या पद्धती-
हा हा ठीके सांगा. हॅलो- दिदी तुमची वॉईस येईना हॅलो- हॅलो-